हॅलो हा बोला ना शुभ सायंकाळ काही नाही बस चहा वगैरे चा झाला आता झाडून वगैरे सुरू आहे आता दिवस मावळायची कामं सायंकाळचं काय असणार आहे दुसरं बायकांना तेच मी पण आता तेच केलेय म्हटल थोडा वेळ मोबाईल बघू. हो आमची पण ट्रॅव्हलिंग झाल्यामुळं थुकून गेलं होतो काय नाही आणि आता उठलोच म्हण आता चला गेट बॅक टू वर्क
असं का हो तेच ना
काय नाही बघ निवांत. म काय चाललय मग आणखीन
काय नाही बस असंच आपला मोबाईल बघत बसले होते टेक्नॉलॉजी म्हटलं किती पुढे गेलं
हो हो
तेचं मग पाहतं होते
शिक्षण वगैरे म्हणजे मुलाचं पण त्याच्यावरच घेता येत ना सगळं त्याच्यावर आजकाल मोबाईल शिवाय काय सगळ्या गोष्ट जाे शाळेतले पण त्याच्यावरच पट टाकत देतात त्यांच हो होमवर्क त्याच्यावरतीच आहे ते कोरोनापासून सुरू झाले ना हे सगळं मोबाईल वरतीच म्र पहिलं कुठ काय मोबाईल वरती होत का
आता त्यांचं म्हणजे ग्रुप तयार करून दिला तसं म्हणजे सगळं टाकतात त्यांच
हा जे करायचं त्याच्यावरतीच करा
आपलं पण म्हणजे किती स्क्रीन टाइम वाढून गेला ना त्याच्यामुळे
त्यांचाही बघाव लाग तर आपलंही थोडा टाइमपास करावा लागतो मग मांडणारच ना आपणला तर न बघता राहवत का मग
ह आपल्याला म्हणजे कस थोडा टाइम भेटला का म्हणे मेसेज आला का ते पाहा थोड पण वाजला का लगेच मोबाईल
हो. कुठे नोटिफिकेशन आले कि हे आले कि सुरू असत आपलं पण पेमेंट वगैरे पण मोबाईल वरचं होतात का सगळ्याच गोष्टी मोबाईल वरती येतात.
हा घर बसल्या बसल्या म्हणजे नवीन-नवीन काय काय शिकायला भेट मोबाईल पाहिला का?
हो.
तेच ना मग ते अता स्मार्ट वॉच सुद्धा तसच निघालं म्हणजे टेक्नॉलॉजी किती अस
किती असं म्हणजे स्मार्ट वॉच सुद्धा काढून दिेलेत हो. खूप त्याच्यात मोबाईल वर स्मार्ट वाॅच चालतय. सगळं चालते आता टेक्नॉलॉजीच चालतंय.
म्हणजे आपला पण वेळ वाचतो म्हणा आपण नसत ताई गृहिणी म्हणून काय होमवर्क होतो कि ओ ताई.
तर खूप साऱ्या गोष्टी वाचतात ना त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी होतात.
हो हा म आता डोळ्यांचा त्रास याला चष्म्याचा नंबर.
हो नंबर तर लहानपोरांना पण आहेत हो त डोके दुखी, मान दुखी पण वाढते.
स्क्रीन बघणं थोडी ना चांगलं राहतं कंटिन्यू स्क्रीन बघितलं की मग होत असतंय.
अच्छा.
कोरोना तर बिलकुलच चांगलं नाही पण आता काय करणार?
ऐकत नाही ना, त्यांना तेच हवं.
त्यांना अभ्यास करायला मोबाईल दिला कि ते दुसरंच काहीतरी बघतात. त्याच्यावर हा कधी म्हणतात तर ते तिकडं सांगू शकत नाही आपण.
हो. हम्म, अता ते पण आता किती म्हणजे अस सायबर गुन्हे वाढले आहेत ना त्याच्याने.
तेच आणि ते मुलांना देण्यात येते ते योग्य पण नाहीये. योग्य नाही पण सगळ्या गोष्टी त्याच्यावरतीच आहेत ना पोरांना पण आजकाल त्या गोष्टी समजायला पण पाहिजेत ना मग.
हो. पण कसंय
नाही समजलं की काय ओपन करून देतोय लगेच. आपल्याला परत एकदा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते ना. मी कस कामाचे हां मग ते सगळं फोन वरती झालं पाहिजे.
तुम्ही कधी घेताय? सगळं मोबाईलवर, अस बिल आधी तिथे जावं लागेलच आता मोबाईल वर बिल भरतात.
बिल मोबाईल वरती आहे. मोबाईल रिचार्ज मोबाईलवरती आहे काही ऑर्डर करायची म्हणलं किराणा जरी ऑर्डर किंवा जरी भाजीपाला जरी ऑर्डर करायचं म्हणलं तरी मोबाईलवरती आहे. सगळं म्हणजे आपलं असं आधी बँकेत जायचं आता फोनपे सुुद्धा लांब राहणाऱ्या व्यक्तीला पण इथूनच करुन देतो. इथूनच करून देतो हो, काय कोणाला जायची किती दुसऱ्या देशात जरी व्यक्ती राहत असेल तर बोल नाही तु स्वतः त्याच्यामुळे भेटावं पण वाटत नाही कोणाला पहिले कसं एक्साइटमेंट राहायची भेटायची की हा बाबा आता चला भेटायचा हाय आपणाला यांना उन्हाळ्याच्या सु त्याला जायचंय असं व्हायचं. आता काय मोबाईलवरती बोलतो.
हो दिवसातून चार वेळेस व्हिडिओ कॉल येतो मुलांना. बघायला आजी-बाबांचा.
भेटायला वगैरे हो. आता मोबाईल वरच भेट होऊन जाते. ती ओढंच बंद झा
नाही नाही कस आहे मगं असं
हो तसच होतं ना ते ए आय ए आय तर किती म्हणजे काही पण प्रश्न विचारा किती फटक्यात उत्तर
हे माग
दिलस ना आता इंजिनिअरिंग वाल्यांना किती अवघड झाली काही पण स्ट्रक्चर वगैरे पण व्हायच असेल इंजिनिअरिंग वाल्यांच तर टाकले ए आय वरती आलं मिळालं स्ट्रक्चर आता मी स्वतः फॅशन डिझाइनिंग करते आहे ना पण ते ह्याच्यावरती टाकून देतोत ए आय वरती ते चार जी पी टी किंवा जेमिनीला काही विचारायचं असेल कॅटलॉग वगैरे बनवायचे असतील तर त झालं त्याच्यावरती आलं की झालं हो
म्हणजे आपल्याला मेकअप सुद्धा आपल्याला कोणतं स्किन टोन मॅच होणार आहे
हा हा परफेक्ट सांगतात
कसं कळतं त्यांना टेक्नॉलॉजी
खूप खूप फास्ट झाली आजकाल टेक्नॉलॉजी फास्ट झाली
म्हणजे आपल्याला बाहेर राहणार एक तिला कितीच हो
नाही पण ते इम्पॉर्टंट की नाही पण फकत त्यांना असं कॉन्टॅक्ट करू शकतो कोणी गावाला जातयं
एक हे पण चांगलेय म्हणे टेक्नॉलॉजीचे
वापर तर तेवढाच करत आहे ना गैर वापर
आता व्हॉट्सअपच बघा ना आमस मोबाईल पाहतो म्हणजे असं
साधा मोबाईल पण रीकामा पडलेला आहे काम पडल काही वाजलं कधी काय टाकलं हो तेवढी सवय झाली आपला लगे नोटिफिकेशन स्टेटस तर असे पडले नाही की बघतो आपण कोण
असं हो पण जेवण राहु दे पण कोणाचे स्टेटस आले का असं म्हणजे एक सेकंड पण लागत नाही.
लागत नाही त्याना आपण फोन वरती बसलो ना साईडची व्यक्ती काय बोलेली आहे काय आपल्याशी हेच होतं आपल्या लक्षात मोठेच बरं छोटे म्हणून नाही मोठे सुद्धा तसेच करतात
मग आपण गाणी ऐकायला पिक्चर आपल्याला म्हणजे मूवी बघायला किती छान आहे ते मूवी डाऊनलोड केला आपणजे पैसे भरून नाही म्ह थएटर मध्ये जायं पण काम पडत नाही तो नवा पिक्चर लगेच येऊन जातो
गरजच लागत नाही थेएटर वगैरेला जायची कुठं गरजच लाग नाही व्हॉटसअपच म्हणा किती पुढे जातय व्हॉटसअप खुप सगळं बिझिनेस सुधा सुरू झालं आता व्हॉटसअप वरती हा बिझिनेस
त्याला नवीन प्रोडक्ट टाकायचे किंवा काही
खूप गोष्टी झाल्या आता बरोबर खूप होतय
हम्म आपलं हेच बघा ना मायक्रोवेव आपण आणतो
म्हणजे असं प्रेग्नेंट साठी किती टेक्नॉलॉजी काढून दिल्या
आणि असशी साफसफाई करून द्यायची म्हणजे किती आपला वेळ वाचतो
खूप गोष्टीला मशनरी चांगल आहे वर्किंग वुमन साठी चांगलं आहे पण तुम्हाला वाटतं का या सगळ्या म्हणजे मशनरी येतेल घराची स्वच्छता व्यवस्थित होत असेल म्हणून?
ते त आपण युज केल्या नाही पण आता मोठे मोठे जे वर्कहोम म्हण ते वा युज पण मोबाईल मध्ये रीलस मध्ये दाखवत.
माझ्याकडे आहे वॉशिंग मशीन वगैरे. ता मी ग पण मग मला काय.
पण नाही आपण जशी हाताने एवढ्या भांडे घासतोना तेव
तेवढं नाही त्याच निघत नाही हो निघत नाही.
नाही आधी तर आपल्याला घासावे लागतात थोडेफार खरकटलेले भांडे राहतात ते.
कपडे जर थोडीशे घाण असतील तर त्याला स्वतः घासायला लागत मग नंतर ते ब्रश मारल्यानंतर मग ते मशीन मध्ये काय कामाच तर ते मशीन य म आवडतच नाही.
नाही आवडत ते मग थोडीशी सवय लागली ना मशीननी कपडे धुवायची खाली बसल जात नाही.
जात नाही नाही मी वाटतच नाही एखाद्रस खराब झालं तर ते आपण कपडे दोऊ हाताने. मी तर नाही हातानेच म्हणजे होईल तेवढं काम हात ते मी त्या मशिनी वशनीचा वापरत करत नाही.
ज आम्ही तसं तर भांड्याच्या मशीन राहुत दिलं कारण ते रोज रोजची सवय लागते मग भांडी घासायची मल सवय मोळून जाईल एवढं कोण करत म तेवढे नाही.
नाही निघत त्याे साधे राहतात ना भांडे ताट वगैरे जेवलेले ताट वगैरे निघतात त्यांनी.
हा निघतात पण आपले जेव्हा स खरकटले भांडे ते आपल्याला घाासवे लागतात आधी मग ठेवायचे त्याचात. असा म्हणजे भरपूर पुढे गेली टेक्नॉलॉजी.
टेक्नॉलॉजी हो खूप असे नवीन नवीन प्रॉडक्ट आहेत.